हा
हॅलो
बोल की
हॅलो
हा बोल की
काय करायल्यास
बापूस कशा आधी पाहि तुझ्याने कर काय नाही बोल मी आजन व्हाय लागले की ग अजण व्हाय लागल्या त हॅलो हम्म बोल
आजाण व्हायल्या की
हॅलो बोल हॉलो नही आरी ई दिल्ली लाईट लगा हम्म काय म तू काय करायला लागलायस रे
फोटो बगालोय
असं का ग आस का आसं का घडलं
काय ना आस म्हणजे काय हाय यात वेगळं
फोटो तेन आस बघत बस
फोटो मधी ते फ्रेम फ्रेमचा बगालोय
हे काय आगे मेरा कार्य का कॉल चालू है अबा त्यो वर्षे कॉलिंगला पैसे मिळतात माहत नाही का तुला कट हूत्यात ते
हो
आ
काय म्हणालतीस तू मगशी
कॉलिंगला पैसे कट होतात ते माहित नाही का तुला
अस बराबरा इंग्लिशचं काय केिलीस म्हणलीस ओके
तू उद्या व्हिडिओ बघ काय कळ
हा उद्या व्हिडिओ बघतो मग सांगतो तुला हां
इधर देख भांडत बसतच म्ह काय बोलायला का काय बोलाल्या लागलं की ऐकून घ्या ज राहिल आपलंच चालू करत्यात
बरं सां ऐकव
आता नाही आता व्हिडिओ बघतो एनर्जी संपल्या माझी ह
व्हिडीओ बघ त दुसरा सांग मग कायत
कशाचा
दुसरंच बोल एवढं काय मराठीच शिकव मराठीचा
मी आता लिहायला लागल लिहत दिवत बोलाय लागलोय तुया संग
काय लिहायल्यास
तेच कि शब्द
कुठल
तेच
शब्दवय
हम् ॲम्बीवल्ट ॲम्बीवल्ट म्हणजे काय सांग
ॲम्बी अँग्रीबर्ड
ॲम्बीवल्ट
म्हणजे काय सांग
ह टर्न टॉट वर्क इनवर्ट अँड आउटवर्ट ऑम्बी काय
ती म म्हणजे काय
खिजळात सांगितल होत मी
काय
अअअ थाब सांगते थाम पहिला इंट्रोवर्ट चे सांगतो ह हम् इंट्रोवट म्हणजे टर्न टॉटस इनवर्ड म्हणजे आपल्या आपल्याला आपल्या आपल्यातच बोलण आप स्वता संगत म्हणजे विचार भैरय करायच नाहीत असा व्यक्ती
हम्म अंतर मान मद्धे बोल तरा
इंट्रोवर्ट हम्म आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे सगळ वकून टाकणारा हा सगळं वाकुन टाकणारा
तूया सारक त हा
त्यातल वर्टो वर्ट म्हणजे अ टू टर्न म्हणजे टर्न घेण हम्
हम्म
आणि आणि त्यात ॲम्बीवर्ट पण एक असतय हम् इंट्रोवर्ट एक झाल एक्स्ट्रोवर्ट एक झाल प्या ॲम्बीवर्ट एक झाला अगं सगळ आणि घे इंट्रोवर्ट म्हणजे टर्नस टॉट्स इनवर्ल्ड
म्हजे दोनी आ आंबवड म्हणजे दो्ही पण काय जरा बोलणारा आणि जरा मराठी होणारा
हा अह हा बरोबर आत घेणारा. पण आणि बाहीर टाकणार पण. कमट मेसेनथ्रोप. मिसो गायनस् मिसो गॅमिस्ट.
म्हणजे.
मिसो म्हणजे काय सांग मला मिसो.
सो
हम्
म्हणजे आसामानूस. जो नाही.
मीसो एसटी कुठ तर माणूस.
मिसो ऐक सांगतो, मिसो म्हणजे हेट करण.
हेट करणारा माणूस.
अनथ्रोप म्हणजे मानवजात.
हम आणि ईएसटी म्हणजे येस करणारा. द्वेष करणारा. हम्म
हा. हेड्स पिपल याचा अर्थ होत ना. मानव जातीला.
हेट करणारा.
हम्म
हेट करणारा स्वतः कोण आहे. मानवाच ना.
मी आता यात पण हय. आन
हम्म
मिसो गायनिस्ट.